रिंग होती काय तुम्हाला मोबालची न रंग मोबाल फंग होती
होती होती
होय मला मला होतच नाही मोबाईल फिरी
आवाज येतो आपला नॉर्मल नाही नाही रे नाही य ते मालवण नाही येत ऐका
बर मग माझा आवाज येतोय काी नाही आता
हो
हॅलो हा हा तुमच्या हा तेच म्हणत तुमच्या इथ म्हणजे असं बघण्यासारख पर्यटन स्थळ वगैरे असं काय असं नाशिकमध्येध्ये नेमकं काय आहे तर ककेश्वर ना
त्र्यंबकेश्वर है स्वामीनारायण मंदिर है ट्रेकिंग साठी पण भरपूर आहे ब्रह्मगिरी आहे अंजनेरी आहे ले आहे अ पंचक जेल रोड
राह हो
ह नाशिक रोड नाशिक रोडच रेल्वे स्टेशन माहिती हॅलो
नाही माहित समजा हा ब हा हा अर नाही नाही माहित नाहीये हो मी मला पण माहित नाहीये तिकडचं काय
आमच ए रेल्वे स्टेशन आम्हाला जवळ आहे मग तिकडेच राहतो आम्ही
म्हणजे स्टेशनच्या जवळच यायच का तुम्ही राहायला
हा स्टेशन स्टेशन पासून आम्हाला दहा पंधरा मिनिट लागतातता
म्हणजे रिक्षा वगैरे येते
खुली गाडी असेल तर गाडी पण बस पण
हो कळ का
हो
अ म्हणजे काय झालं आमच्या इथं का नाही एक व्यायाम करायला येतो तिथो मग त्यांनी कनी नाशिक मध्ये ते कुठ तरी अस हे आहे म्हणे म्हणजे व्यायाम काहीतरी दवाखाना कसला आहे.. तिथ तीन दिवस तीन दिवसात म्हणजे अस आपल्याला हे करतात म्हणे व्यायाम वगैरे काय काय असेल तुझ्या औषध गोळ्या पॅरलेस वर औषध आहे मिळते म्हणे.. पण तिथं तीन दिवस लागतात म्हण. ह नाशिक मध्येच सांगितलीतं नाही नाशिकमध्येचं हाय.. मी माझ प्रॉपर नाशिकमध्ये तर होय प्रॉपर नाशिकमध्ये म्हणलितं ते नदी एक आहे की बघा
गोदावरी की पंचवटी
अ.. नाही व काय लक्षात नाही माझ्या कुठली नदी पण भरपूर खूप दिवस झाला आता त्यांनी जाऊन पण आले असतील किंवा गेले असतील किंवा जाणार असतील
ह तिकड
होय आवाज कट होतोय तुमचा
हॅलो. येतोय का?
हा आता जरा येतोय
हा ते आमच्या इकडे पंचवटी आहे ना तिकड आहे भरपूर असे दवाखाने वगैरे रामकुंड बघा हा
हा हा मग तेच मला म्हणत होते आम्ही जाणार हाय मग म्हटलं तुम्ही जावा जाऊन या म्हटलं मग बघू या म्हटलं तोपर्यंत आता तुमची ओळख झाली म्हणून म्हटलं आपलं विचारूया तुम्हाला असं आहे काय
हो तुम्हाला ऍड्रेस समजल्यावर सांगा मग
हा चालतय मला त्यांच्याकडनं मी ऍड्रेस घेते आणि मग तुंम्हाला कॉल करते
त्यांच्याकडन ऍड्रेस घ्या मग त्याचा
काय झालं?
आ
हा
सांगितलं तुम्हाला
एक मिनिटं हा आवाज येना इकडं
हो.. हो
थांब जरा येतो थांब.. हॅलो... हॅलो
हॅलो.. हॅलो.... हॅलो